हा बोलकी.
नेटवर्क हा म्हणजे रेंज नसते का तुमच्या इकडे?
जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे इकडं. ते तर दोन वेळा केलो दोन वेळा इरर च दाखवा लागले ते.
हा तेच मी म्हणजे आन्सर पण करायला येईना मला डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट.
हा तस मला पण तस झालं. मग मी पूर्ण हे ते केलं बॅक जाऊन मग परत हे चालू केलं.
रेंजचा प्रॉब्लेम झालाय वाटत.
हम्म पावसामुळे जरा क नाही हेच होत. कट कट कट आवाज यायला लागलाय सगळ्यांचा.
हो तसंच होत आहे साध्या कॉलवर पण आणि आपलं व्हॉट्सअपला कॉल केलं तर तसंच.
हम. तुझे होत आले का नाही पूर्ण का नाही?
नाही आता माझे अ बारा काहीतरी झालेत.
मग मेसेज वगैरे येते का त्यांच काय पूर्ण झाल्यावर काय?
नाही तुम्हाला आलेला?
नाही तेच म्हणूनच.
तुमचे किती झालेत?
म बघितलंच नाही बघाला पाहिजे आता बॅक जाऊन फक्त. तर लावा लागलेच लावा लागले.
सबमिट करत जावा.
होय सबमिट केले मी पण किती झालं हे बघायलाच नाही. फक्त कोणी फ्री असल की लगेच लावं लागलं की नंतर मग कोण रिप्लाय देत नाही फ्री आहे. नसल कि मग हे अवघड म्हण
हम् ते तसं वेळ पाहिजे ना प्रत्येक कोणत कशात तर कशात कामातच असतं.
हो लेडीजचं जरा अवघडच होतय ग.
हम्म तेच की.
काम आवरून ते बसायचं म्हटलं की जरा अवघडच होतंय.
अजून अजून काम करताय का? झाले का आता दुपार झाली. किती लोक झोपले असतील.
असतं एकेकांचं काय? कामात असतेच बाई का काय ना काय तर काय ना काय तर करत असत नई. गप बसत नाही. डेली रुटीन चालूच असते बायकांच.
एक ते चार झोपून टाकतात ना.
नाही बायका असत त काय नाही म्हणजे शिवाय शिवण काम ते असं चालू असते.
हा एक एक जण हो त्यांच असत चालू.
म काय कोर्स वगैरे काय केलं अस काय शिलाई? हा किंवा मेंदीचा?
हय माझं सुरू आणि त्या त्याच्यात कशाला म्हणजे त्याच्यात काही इंटरेस्टच नाही.
नाही ओ म्हणजे कशातच नाही. शिलाई म्हण किंवा मेहंदी वगैरे अस.
हम् तिकडं कधी असं म्हणजे हेच झालं नाही ना. या आधी कॉलेज मग घर आण ते झालेच की हॉस्टेलला होते मी थोडे दिवस त्यामुळ मग काय नाहीच.
हॉस्टेलला म्हणजे आपल्या इथं काय बाहेरगावी
नाही नाही सांगलीला एक वर्ष दोन वर्ष होते. तिथून पुण्याला इंटरनशिप होती माझी. एक वर्ष
मग तुझं पूर्ण झाले सगळं हे काय इंजिनिअर वगैरे काय करायला लागलेस काय?
नाही नाही पूर्ण नाही झालं. डिप्लोमा झाला फक्त म्हणजे डिग्री अजून करायची आहे.
मग तू डिप्लोमा केलास कशात न केलास तु?
कम्प्युटर मधून
कॉम्प्युटर डिप्लोमा केलास होय.
हा. हा.
आपल्या इथं केलंस का बाहेर म्हणजे शरदला वगैरे केल्यास काय?
शरदला नाही अ डि के टी ई ला
डीकेटीला केला मग डीकेटी वाल्यांना जॉब लगेच मिळतो ना ग.
नाही असं काय डीकेेटीवाल्यांना कसं होतंय? अ मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल असलं ना? तर लगेच जॉब भेटतोय.
आता परवा कसल क हे आलत की ते डिकेटी वाल्यांना जॉब वगैरे काय काय मिळालं ते. न्यूज आलती की ती.
पण कसं काय काय झालं माहिती का डीकेटी मध्ये? स्टुडंट्स जास्त आहेत विद्यार्थी जास्त आहेत आणि कम कोणी जॉब साठी कमी येतात.
हा.
असं झालंय
म्हणजे जे टॅलेंटेड आहे त्यांना मिळून जाते बहुतेक हाय की नाय.
हा त्यांना भेटतंय पण कसं ते लक बाय चान्स. म्हणजे ज्याचं नशीब चांगलं असते त्याला वेळेवर भेटतय लगेचच.,
असं स्पर्धा परीक्षा वगैरे असं काय ट्राय केली नाहीस तू.
नाही स्पर्धा परीक्षा करायचं होतं मला एम पी एस सी तेन पण ते हे आणि ते असं होतच नाही त्याची बी स्टडी जास्त त्याज कंटिन्यू करायला लागत्या ह्याच तर कॉलेज मध्ये रेग्युलर जायलाच पाहिजे अस असत आणि आ रेग्युलर हजेरी तर पाहिजेच अटेंडन
हा हा मग एसकट्रनला जर आपण भरल तर ग आता कॉलेज समज आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे.
हा.
आणि एक्सटर्नल ला जर ऍडमिशन घेतलं तर त्याला पण डेली जायला लागतय.
एक्सटर्नल ला नाही एक्सटर्नल ला फक्त पेपरला जायचं.
फक्त पेपरला. मग नोट्स वगैरे तेन त्यांनी देणार काय आपल्याला?
नोट्स तेन कसं कोणता तर स्टुडंट्स रेग्युलरचे असतातच की.
हां.
कोणतर विद्यार्थी असतात जे अ रोज कॉलेजला जातात, त्यांच्याकडून घ्यायचं मग असं करायचं.
मग ते कळणार काय गं म्हणजे ते आपल्याला कळतंय का काय, क्लास वगैरे काय असं लावाय लागणार?
नाही मग सेल्फ स्टडीज करायला लागत्या.
असं हाय व्हय, मग आता सिलॅबस ते सगळं बदलला झाला असंन.
सिलॅबस कसं अ जास्त चेंज नाही होत, पाच वर्षाला चेंज होतंय सिलॅबस.
अं हं.
दर पाच वर्षांनी चेंज होतो.
सिलॅबस
म्हणजे कसं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं की जरा जरा बरं वाटतंय. बारावी म्हंटल्यावर जरा कमीच वाटतंय ना शिक्षण.
हो ग्रॅज्युएशन बारावीचं कसं आता बारावीला कोण एवढी आ ता थोडी तर व्हॅल्यू आहे. पण अनेक दोन वर्षांनं तेवढी पण राहणार नाही.
होय तेच की, आता भरपूर पुढं निघलंय ना. म्हणजे कोर्स एवढं निघल्यात की भरपूर निघल्यात.
कोर्स भरपूर सगळ्या गोष्टीत हायतच मग असं हं बारावी जर कॉमर्स मधनं तेन असलं आणि जर ग्रॅज्युएशन करायला आपल्याला जमलं नाही, शिक क्षण घ्यायला. तर मग अ वेग वेगवेगळे असे त्यांचेपण अ क्लास असतात की.
होय.
बँकेचे वगैरे. बँकेचे तेन क्लास असतात.
मग ते अकाउंटंट मधनं करायला पाहिजे ना, कॉमर्स मधनं करायला पाहिजे ते. पण ग्रॅज्युएशन पूर्ण त्यांतनं कराय लागणार ना मग.
हां मग तुमचं अकरावी बारावी कशामध्ये झालंय?
अगं तेच तर माझं सगळं प्रॉब्लेम झालाया. अकरावी बारावी कसं तो कोर्स केलाय मी, कॉलेज असं केलं नाही ते.
कसला कोर्स?
आपलं एमसीव्हीसी मधनं. एक्सरे टेक्निशियन केलंय ना मी, हम्म.
तेस म्हणजे परत आणि पुढनं घ्यायचं म्हणलं, आर्ट्स मधनच घ्यायला पाहिजे मग मला.
मग नाही, मग हे आपलं डिप्लोमा करू शकताय की.
डिप्लोमा
हं. डिप्लोमा करायचं मग मेकॅनिकल मेकॅनिकलला पण ऑफिस स्टाफ साठी म्हणजे जागा असत्यात असं काही नाही की म्हणजे म्ह म्ह बाकीचं म्हणजे लोकांना काय वाटतंय मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल म्हणजे ते असं अ इलेक्ट्रिकल म्हणजे ते खांबावर चढून काम करायलाचं लागतंय आणि मेकॅनिकल म्हणजे रिपेरिंग करायच लागतंय असं नसतंय काय.
हा हा मग?
आपण ऑफिस स्टाफला काम करू शकतोच की.
असं आहे काय.
हा आणि सुपरवायजर म्हणून काम करू शकतो.
हा हा ते माहिती पाहिजे गं जराशी. शिक्षणातली. आता आमचं कणी शिक्षणात गॅप पडून जवळ जवळ पंधरा वर्षे तर झालेत.
होय मग बाहेरनं कर -ता येतंय असं काय नाही की एज्यूकेशन म्हणजे शिक्षण करण्यासाठी वया
वयाची काय अट नाही सोड. खरं आपण बाहेरच्या जगाशी जरासं संपर्क तुटलाय नाही आपला.
तेच की घरातलं हे ते हुं.
घरी राहून म्हणजे घरेचंच करत राहिलो त्यामुळं डोक्यात कसं तेच विषय अस -तात ना म्हणजे स्वयंपाक करायचाय किंवा भाजी काय करायची किंवा म्हणजे असं डे- हा डेली कामं जे रूटिंग असतंय ना फरशी पुसणे किंवा भांडी घासायची आहेत हे करायचंय ते करायचंय हे घाण झालंय ते असं हे विचार डोक्यात असत्यात. आणि त्यामुळं कणी बाहेरच्या जगाशी जरा संपर्क कमीच येतोय ना आपला.
नाही काय पण डिप्लोमा वरून येतंय की जॉब करायला. आता कितीतरी स- असे विद्यार्थी आहेत जे डिप्लोमा फक्त करतात. आणि आपल्या इथं कसं भरपूर कंपन्या आहेत आपल्या इथं पण म्हणजे त्या ट्रेडला. त्या विभागासाठी मेकॅनिकल इलेक् ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मग इलेक्ट्रॉनिक्स पण चालतंय. मग कसं बाकीचं घ्यायचं म्हंटलं जर कॉम्प्युटर तेन तर मग पुण्यालाचं. इथं नाहीत कंपन्या त्याच्यासाठी.
होय ते कॉम्प्युटर सॉफ्टवेअर तेन असलं की पुण्यालाच जायला लागतंय होय कणी आपल्या इथं काय नाही आहे.
होय. त्यामुळं ते आता म्हणजे तुम्हाला म्हणजे ते ट्रेड कसं होऊन जातंय.
होय. आता आमच्या गृहिणींना जर म्हंटलीस तर असं दवाखान्यात म्हण किंवा असं कुठल्या तर कॉम्प्युटर वर महा इ सेवांचं हो ऑफिस मध्ये किंवा शाळेतल्या ऑफिस मध्ये असं तेन असं जॉब मिळाला तरी पण चालतंय नाही.
मग आता एक्सेल काय तर झालंय ना त्याच्यावर ऑफी- हॉस्पिटल मध्ये रिसेप्शनला तेन भेट -तंय की
ते आता म-आमचं कसं आहे माहितीये काय एक्सरेचं ते आता पुढं त्यांचं एम आर आय करायला लागतंय कोर्स त्याचा. आता हे सगळं चेंज झालंय ना सिस् टीम पहिला कसं मशीन होती. एक्सरे काढायचे. आता तर डेव्हलप-डेव्हलपमेंट झाल्या त्यात भरपूर. डायरेक्ट कॉम्प्युटरवरच येतय ना ते प्रिंट.
होय होय डायरेक्ट येतंय.
मग त्याला एम आर आय करायला लागतंय, मग ते एम आर आय आपल्या इचलकरंजीत कोल्हापुरात इथं कुठ तर नाही आहे.
नाहीये इथं आयजमला अलायन्सला तेन?
आ म्हणजे शिकण्यासाठी तिकडे जायला लागतंय ते पूर्ण होय. मग इथं कुठं उपलब्ध नाहीये ते. होय. ऑनलाईन नाही ग ते, कसं प्रत्यक्षात बघितल्याशिवाय होत नाही ते.
हम्म.
कळत नाही ते आपल्याला.
मग वेगळं काय तरच असं मग मग मला काय म्हणायचंय, असं जर‌ पाहिजे हाय म्हणजे जॉब तर मग एक्सेलचा वगैरे कोर्स करायचा.
हा हा.
कम्प्युटरवर म्हणजे आता अ असं इन्स्टिट्यूट असतात ना
हा.
तिथं भेटत आपल्याला सहा महिन्याचं. किंवा एक वर्षाच असं एक्सेलच म्हणजे पूर्ण कम्प्युटरचं सगळंच. मग कसं कुठं पण जॉब करता येतो, मग हॉस्पिटलमध्येध्ये सुद्धा आणि असं क्लार्क म्हणून असं लिपिक म्हणून तेन भेटतच. जॉब शाळेमध्ये आपल्या जवळपासच्या कॉलेजमध्ये.
हा.
नेट कॅफेत असू देत किंवा अ मोठ्या मोठ्या जर आपलं महाई सेवा केंद्र तेन असतंय त्याच्यात पण जॉब भेटतो.
हा हा. आपल्याला कसं घरी घरातलं काम आवरून पार्ट टाईम आपल्याला असं क म्हणजे अस करत आपण राहिलो ना तर कनई जरा बाहेरचं पण ज्ञान मिळतंय ओ आपल्याला.
हम्म.
म्हणजे अपडेट राहतंय माणूस. घरात राहिलं की कंटिन्यू ते घरातच हे होत